हॅलो हा बोल ना हो येतोय हो झालं की, तुझ तुमचं
आमचा पण चहा झाला चहा आताच म्हंणलं फोन करूया आता हूं हूं नाही अजून थोड्या वेळा आता करायच मी जरा च ण्यानेचे प्रकार बघत होते ग म्हणलं तुला माहिती, असल तर तुला हे विचारावं
हो चटण्या खूप छान लागतात मी पण चटणी जेवणात एकत एकतरी करतेच.
हा हा हा हा मी आता बघितले ना तर पुदिन्याची चटणी हाय तुला माहितीय का पुदिन्याची चटणी?
नाही ग कशी करतेस तू?
हा हा ह मी सांगते म्हणजे मी अजून केलेली नाहीये मी पण बघितलीच हाय अशी तर त्याच्यात काय सांगलं माहितीय का एक कप पुदिना घ्यायचा म्हणजे पुदिन्याची पानं आणि अर्धा कप कोथिंबीर घ्यायचीये आणि आपल्याला आवडीनुसार हिरव्या मिरच्या किती दोन चार तुम्हाला जसं कमी तिकट जास्त लागत असल तस आणि आदरक घेयच आणि चवीनुसार मीठ, लिंबू आणि चाट मसाला घालायच. आणि त्या थंड पाणी हे सगळं मिक्सरला लावायचं मग अनं म्हणजे एवढी सोपी ये की लगेच होते ती
होय काय?
हा
हा म्हणजे जेवणात पटकन आपण करू शकतोय. अ सुुचलं की आ पुदिना आणि गार छान असतोय खायला आपल्याला आरोग्याला हं आणि कोणत्या चटण्या करतेस काय तू?
हो ते ह्याची करते बघ आ हिरव आपलं कुठलं हिरवे टोमॅटो असतो की नाय कच्चे त्याचे तर खूप छान होती हम्म हो कच कच्चे टोमॅटो असतात का नाय ते धुवून चांगले आता चार टोमॅटो घ्याय साधारण आ त ते धुवून चिरून घ्यायचे व्यवस्थित लांबडे लांबडेच आणि खोबरं आपलं ओलं खोबरं असलं तर ते घ्यायचं. अ तुकडेच करायचे त्याचे पण ते काय आपण खिसून वगैरे घ्यायचं नाही. आणि त्याच्यामध्ये जिरे नंतर मीठ चवीनुसार, साखर, हिरवी मिरची आणि हे सगळं मिक्सरला लावायचं म खूप मस्त लागते ती नाय नाय नंतर फोडणी टाकली तर चालते त्याच्यामध्ये मग
आणि मग फोडणीत
हे ना नाय नाय काहीच नाय नुसती फोडणी जिरे मोहरेची मोहरी नाय टाकायची नुसती जिरे टाकायचे आणि जरी नाय टाकली की नाय नुसतीच ती चटणी खूप छान लागती. हा, आबळ आंबट आणि गोड अशी लागते छान. तशच आपण टोमटोच पण करू शकतोय. हा.
काय, काय जण भाजून पण करतात ना?
अ.. म्हणजे हा बरोबर ते परतून घ्यायचं.
हं, हं.
हा, म्हणजे परतून घ्यायचं पण तेलामध्ये आणि मग- हो, हो, हो.
आणि लसूण घालायचं का त्यात, चांगला लाग-
ह, लसुन आलं घालायचं की, चवीन आपल्याला जे, जे आवडत ते- ते घालायच. हम्म, तसच लाल टोमाटो ची पण आपण करू शकतोय मग.
ते लाल टोमॅटोचे तर आई किती प्रकार करायची ते. गुरगुट वगैरे.
हो, हो, हो, गरगट म्हणत्यात. हम्म.
कच्चे आणि कशाची, कशाची करतेस तू चटण्या?
अ चटण्या आणि- लसणाची चटणी पण खूप छान होतीय बघ. आ काय करायचं- हा, खोबऱ्याचे आणि लसणाचे छान लागते बघ, खोबरं अस- तय कि नाही, आपलं सुख खोबर. त्याची- धून घ्यायचं आणि मग- तव्यामध्ये किंवा कढाईमध्ये तेल फोडणी टाकून त्याच्यामध्ये- तेल टाकून, जिरे टाकून, त्यात लसूण घालायच फोडणीला. आणि मग हे घालायचं खोबरं.
हा.
सुख खोबरं त्यात परतायचं.
आणि मग ते छान कुरकुरी हुत्या आणि चटणी, मीठ तुम्हाला जो आवडीनुसार घालायचं मग. अ.. हे लाल बुक्का घालायचा त्याच्यामध्ये.
हा, हा, हा आणि तू ते? हे करत होतीस की, असं खोबरं वगैरे सगळं घालून असं को कोरडी, कोरडी चटणीशी. अखंड डब्बी मिक्सरला न लावता.
आ?
अखंड असं मिक्सरला न लावता तू करत होती कि, ते काय- तरी खोबऱ्याच चिवड्यासारखं काय म्हणतात त्याला?
खोबरं किसूनच की.
मिक्सरला न लावता करत होतीस ग, ते नुसतं असं भाजून.
हा, हे मिक्सरला नाही लावायचं ते सांगायला खिसून घ्यायचं हे खोबर
हा, हा, हा.
आणि मग तेलामध्ये लसूण घालून जिरे- आणि लालबुक्का, मीठ चवीनुसार घालून ते कढाईमध्ये परतायचं. आणि कोरडं, कोरडच तिच. मी अशी ओली होत नाही, थोडं फार अ. - ते खोबऱ्या भाजल्यामुळे काय ते कुरकुरीत होतेय. छान लागते ते पण चटणी. हम्म. हम्म आणि
ते पोड वगैरे त्याची करतीस का नाही कधी, कारळ्याची? कारळ्याची चटणी, परत चियासीड ची वगैरे, ते आता नवीन हा कारळ्याची कशी करतीस म?
तेच मिक्सरला लावायचं, अ भाजून घ्यायचे पहिले कारळे. आणि लसूण घ्यायचा, मीठ. जिरे आणि त्याच्यामदि लालबुक्का घालायचा, साखर घालायची जराशी आणि मिक्सरला लावायचं. छान खमंग तोंड पडतो, त्याने सुद्धा.
हो तेच की, तोंडी लावायला छान वाटते, ते चिया सीडच पण ते नाही, जवसाची पण चटणी अशीच करतात ना?
हम्म हो, भाजून घ्याल.
हां हां, ते कारळसारखंच.
हो हो हो आणि शेंगदाची? ती तर खूपच छान होईल, त्याच्यामध्ये की नाही अ लसूण जर टाकला ना फोडणीमध्ये, तर छान होते शेंगदाण्याची चटणी, आपले नेहमी करतो की नाही आपण? शेंगदाणे भाजून मिक्सरला लावतो, तर काय कराल माहितीका? शेंगदाणे मिक्स भाजून घ्यायचे, सोलून घ्यायचे ते आणि मिक्सर मध्ये, मिक्सरच्या भांड्यामध्ये अ शेंगदाणे टाकायचे, साखर, चवीनुसार मीठ आणि लालबुक्क कस टाकायचं आणि जिरे टाकायचे आणि भरड-भरड काढायचे, हं. अन त्याच्यामदि कच्च, लसुण पण तुम्ही टाकू शकता किंवा मग तेलामदि परतून, जर तुम्हाला कुडकुडीत आवडत असेल, तर मग तो मिक्सरला म टाकायचा मग, फिरवताना असं, हम्. अशी त, म्हणजे म खोबऱ्याची चटणी बनवते, शेंगदाणन्या चटणी होती.
हम्.
हम्म. आणि जवसाची चटणी होती.
हम्म.
हम.
खूप कितीतरी प्रकार येता ग, चटनींचे खूपच म्हणजे
हो आणि कच्च्या कैरीची पण होते बघ कच्च्या कैरी
हां, ते कैरीचे त किती प्रकार करते, तकू लोणचं, चटणी ते तक्कू तर किती मस्त होतय, तक्कू म्हणतात.
हां ते फोडणी पण देतात ना, त्याच्यामध्ये तक्कूला?
हम्म, ते कवट हल्ली मिळतच नाही बघ, ते कवटाची तर केवढी छान लागते चट नी, बापरे आपण किती खायचो, लहान असताना. आणि ते शेंगदाणीची चट नी, आईसारखी मुद्दा होत नाही माझी, मुद्दा कशी करते आई तेच.
ते छोटं भांडं असतं की नाही मिक्सरच, आपल्याला कुटन होत नाही की नाही?
हां.
तर मिक्सरच छोटं भांडं असतं की नाही, त्यात पूर्ण गच्च भरून टाकायचं. गच्च, ते हल्लच नही पाहिजे, एवढं करायचं आणि ते पल्स मोड असतो की नाही त्याच्यावर करायच. जरा जरा गुर गुर गुर मग ते भरट राहते त्याच्यामुळं थोडं थोडं
आ ते बघ हा ह!
भरड राहती म त्याच्यामुळं.
भरड छान लागते बरोबर आहे.
हां!
एकदम बारीक केली की मग चांगली नाही लागत ती.
हो भरड छान लागते आणि त्यात लसूण घातलं तर अजून छान लागते मग कोथिंबीरीची पण चटणी छान होते. आणि ह्याची चिंचेची पण छान होते बघते आंबट गोड आंबट गोड लागते छान ते काय करायच माहिती, का अ आवाज येतो का तुला? हॅलो! आवाज येतोय का म्हटलं?
वापरायचं करायचा.
कमी व्हाय लागलाय हा.
होय कसं काय काय माहिती.
हा मगाशी चांगलं होता व्यवस्थित गुळ गुळ चिंचेच्या चटणीला. हा आणि त्याच्यामध्ये भाजलेले जिरे घालायचे असे कच्चे नाही घालायचे. भाजलेल्या जिऱ्याचा छान स्वाद उतरतो त्याच्यामध्ये मग हं हं हा! आणि ते अ हे चिंच असते की न्हाय त्याचा गरकाढून घ्यायचं पाण्यात भिजत घालून की नाही. घट्ट असा त्याचा कोळ करून घ्यायचा आणि मग ग गुळ घालायचा त्याच्यामध्ये आणि मीठ घालायच लाल बुक्का घालायचा आणि भाजलेले जिरे घालायचे आणि मिक्सर ला फिरवायच किंवा मग जर तुमच्याकड पावडर असेल जिऱ्याची तर ती घातली तरी चालते मग म आंबट गोड आंबट गोड अशी खूप छान होते त्याची चट
ते कोशिंबिरी सारखं ना?
हा कोशिंबिरीचे पण भरपूर प्रकार आहेत. काकडीचे
ते अमृत काहीतरी म्हणतात ना ते हम्म. ते चिंचच करतात ते
नाही माहिती मला काही.
तेच की चिंचेची चटणी सारखं करतात त्याला काय म्हणतात ते
नाही ग मला माहिती कोण म्हणत ते एक तर.
ते मिरची वगैरे घालून फोडणी टाकतात त्याच्यात ते चिंचेच्या कोळमध्येध्ये असं.
नाही नाही मला नाही माहिती ते.
हा
ह आणि ओली खोबऱ्याची पण च टणी छान लागती आपण इडली साठी किंवा डोश्यासाठीठ पण वापरू शकतोय बघ ती.
हम्म हम्म!
ओलं खोबरं घ्यायचं त्याचे तुकडे करायचे
हम्म!
आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायचे जिरे मीठ साखर हिरव्या मिरच्या आणि छान गागरा हे करायचं बारीक अ होईपर्यंत ते मिक्सरला फिरवायचं म्हणजे त्याच पेस्ट झाल्यासारखं मग खोबऱ्याची चटणी तर मी डोश्याबरोबर आप्प्यानंबरोबर इडली बरोबर किंवा इतर जेवणामध्ये पण आपण खाऊ शकतोय ती
हा बरोबर
हम हम हम
ती खोबऱ्याची चटणी सगळ्यांना जास्त आवडती इडली डोसे केले की आणि ती अ, साधी चटणी माहितीये का तुला, अशी दही घालून, त्येच्या
घालतात ना गं?
हो फुटाण्याची डाळ पण घालतात, पण आम, मी नाही घालत, आम्हाला आवडत नाही फुटाण्याची डाळ.
हा, जरा ते पिठ म्हणजे हे लागते काय म्हणतात त्याला, पिठाळ लागते पिठाळ.
हा, ते कच्चं वाटतय जरा.
हा, बरोबर हाय बरोबर हाय, हम्म आणखीन कोणती सांगत होतीस?
ह् ती ही सांगत होते, साधी आपली दह्यामध्ये किनी कूट आणि चटणी मीठ घालून जिरे कूट घालून मिक्स करायचं.
हा हा, हा हा. हा म्हणजे, तयार लगेच होती इन्स्टंट पटकन. हा, हा, चालेल करते परत.